ते त्याच्याच याच्यावरून काहीतरी मेसेज होत होता तो बॅकच होत नव्हता ते समजत पण नाही ना नवीन नवीन काय करायचं तेच बघत होते केल बॅक असं हा बोल आता
ते कसं होतय की ग्रुपवर मेसेज पण भरपूर आहे मी तर म्यूट करून ठेवलंय सगळ मेसेज
नाही मी वाचत असते कारण की कसं आहे
वाचते ना हा कधी वाच हम्म आपण सिन करत नाही तवर ते जात नाहीत ना मग मी कणाय म्यूट करून ठेवत आणि म्यूट केल्याव म्हणजे जेव्हा व्हॉट्सअपमध्ये जाईन ना तेव्हा दिसतात ते चॅट आलेले मग परत बघत बसायचे कोणी कोणी काय काय मेसेज केलेत मग कसं काय प्रॉब्लेम आला की आपल्याला पण समजतना
हा हा
आणि आज ट्रान्सलेशनच काम चालू झालंय ते दुपारपासून तेच करत होते काय तर सात वाजेपर्यंत चालतं आणि परत सात आठ वाजता ते बंद होत
हम्म हम्म हम्म
मग म्हणलं हे काय आपण परत पण करू शकतो उद्या बद्या ते सारखं येत नाही ना कधी चालू होतय कधी बंद पडतय असं होतं
हा हा हा नाही मी आज थोडस वेळ काढला म्हटलं माझे कॉल होत नाहीेये आज करूनच घेऊया थोडेसे परत उद्या बाहेर पडली आज पाऊस चालू आहे म्हणून मी बाहेर नाही गेली हे काहीन काहीन चालूच असतं ना हे आता इलेक्शनचे हे चालू आहे अजून ते पण करायचे आहेत एक एक एक एक गोष्टींसाठी ना नुसतं फिरावं लागतं आता माझं केलं होतं तर त्याच्यात चुकीचं आलंय आता ते वापस टाकावं लागणार आहे मला
हा ना
वडिलांच्या नावाच्या ठिकाणी मिस्टरांचं नाव टाका वापस
माझ तर अजून आधार कार्ड काढायचय मला बँक अकाउंट काढायचंय परत हे प्रेग्नेन्सीची नोंद करायचीय भरपूर काम आहेत आम्ही तसच गप्प बसलोय
नाही होऊन जात आधार कार्ड असेल ना तुझं जुनं
हां
असही वडिलांचंच नाव लागणार आहे ना तिथे इन्क्वायरी करायला लावायची मिस्टराना
हा केली आहे ना म्हणजे विषय काय होत तोय की वडिलांच्या नावावर केलं की ते आता पैसे वगैरे मिळतात ना
हम्म हम्म हम्म
ते भेटत नाहीत
कसले पैसे
अ प्रेग्नेन्सी मध्ये भेटतात सातव्या आठव्या महिन्यात
हो का आ ते याचे का अंगणवाडीचे का
अंगणवाडीचे हो परत किट भेट तर ते जर मिस्टरांचं नाव असेल तरच भेटतं आवडतं
अच्छा नाही हे याच्यात तर वडिलांचं नाव कम्पल्सरी आहे ना
मतदानात का
हो म्हणजे जसं आप आपल्या पॅन कार्ड मध्ये वडिलांचं नाव कंपल्सरी आहे ना
हां
तसं याच्यात वडिलांचं नाव कंपल्सरी आहे
हा माझं म्हणजे आताशीक इथं नाव नोंद झालंय ना
जर आता माझ्या मम्मीच तर आहेच वोटिंग कार्ड पण आता त्याच्यासाठी फॉर्म भरावा लागेल ना तर तिच्या वडिलांचं नाव टाकावं लागेल तू आता एक मागे इन्स्टावर व्हिडिओ पाहिला का ती लेडीज बोलली मी लहान असतानाच माझ्या आईवडील वारले आता वडिलांचं नाव कुठून आणायच मीच दुसऱ्यां व म्हण आ वडलांच नाव कुठून आणायचं म्हणजे कुठे वडलांच्या पूर् पूर्ण नावाची नोंदच नाहीे म्हणे माझ्या
ह
आणि ती स्वतः वयस्कर आहे पंच्याहत्तरच्या वगैरे घरातली असेल तिचा व्हिडिओ हो इतकी संतापली होती ती म्हणजे सर गव्हर्नमेंट सांगत प गाजर काढा मुळा काढा हे काढा तेकड
हो आता जी वएस्कर लेडीज आहेत बघात बिना शिकलेल्या म्हणजे ज्या शाळेत वगैरे केले नाहीत आता त्यांच्या वडिलांची नाव त्यांच्या लक्षात नाही अस का
ते आहे पण आता त्यांचं समजा जन्मतारखेचं काही प्रूफ वगैरे किंवा स्कूल ते कुठे गेलेच नाही तर स्कूलमध्ये कुठून आणायचं त्यांचं कारण की ग्रामपंचायत मध्ये सुद्धा एकोणाविशे ऐंशी पासून जन्माची नोंद आहे फक्त त्याच्या अगोदर जन्माचे जे गावाकडे जन्मलेले आहे त्यांची नोंदच नाही आणि जे स्कूलमध्ये गेले असते ना त्यांची एक जूनलाच नोंद करून ठेवली सेम इयर पूर्ण गावातल्या मुलांची सेम इयर सेम बडे
होत मग त्यांच किती प्रॉब्लेम होतात
खूप प्रॉब्लेम त्यांचे कागदपत्र दाखवायला इतका डोक्याला हेडेक होऊन जातो ना क विचारतासोयनी
हा
आता तेच चालू आहे खूप लोकांचं का आमच्याकडे असं काही प्रूफ नाही आहे आम्ही भाड्याच्या घरात राहतो आणायच कुठून बाकीच्या गोष्टी आता बघ जे फुटपाथ वर राहतात त्यांच्याकडे तर ना आधार कार्ड ना व्होटिंग कार्ड ना काहीच त्यांनी काय करायचं हम्म
माझ काय झालं माझ मोबाईल ब बिघडला ना त्यामुळे रिल्स व्हिडिओ बघताच येत नाही बघाय गेले की काही ना काहीशी हिरातीस येतात मग असं मध्येच काय आलं की मग हे होतं ना नेट व्यवस्थित बघता येत नाही त्यामुळे मी जास्त बघतच नाही आणि कॉलवर वगैरे बोलायला लागले कसं कॉलर एकदा लॉक केला की मोबाईल ओपनच होत ना
हम्म हम्म हम्म हम्म हम्म
म असच करतो आता ते दुरुस्त पण करता ये ना झालंय ते कार्य म्हण जर डिलेट वगैरे झालं सगळं काम केलेलं तर काय करा
नाही तोपर्यंत आहे तोपर्यंत चालू दे ना याच फोन वून जोपर्यंत नवीन नाही घेत तोपर्यंत
म्हणून तर तसच केलं मी काय मोबाईलला केलंच नाही
तर विचारून घ्यायचं त्या मॅमला का कसं करायचं मला नवीन मोबाईल घ्यायचाय त्याच्यात हे डाउनलोड करायचा माझा नंबर हाच राहणार आहे त्या दृष्टीने त्यांना इन्क्वायरी करून घ्यायची
हो तेच खरा काय फक्त रिस्टर्ड मारून आणायचं सॉफ्टवेअर मारायचंय म्हणजे सगळं प वगैरे डिलीट होतल ना मेमरी जास्त झाली असणार या फोन मध्ये त्यामुळे हँग व्हायला लागलं
जी मेमरी पाहिजे नाही ना ते डिलीट करून टाकायची
हो
सर्वच याच्यात घुसून ऍपमध्येध्ये घुसून
अह सगळं केलं मोबाईल शॉपिंग मधून पण दाकवून आणलं पण ते सुद्धा म्हणतात की काहीच उपयोग नाय सगळं सॉफ्टवेअरच मारला पाहिजे.
कधी कधी ते ना लॉक होऊन जात आता आमच्याकडे सिस्टरच्या मुलाने न माझ्या जुन्या फोनच तसंच चं केलं होत काय उद्योग केला माहित नाही. त्या फोटो गॅलरी मधूनही नही त्या हयच्यातून पण नाही क्रोम मधून पण नाही. डिलीटच व्हायचे नाय माझे फोट तो व्हिडिओ मेमरी फुल होत चालली होती पुढे पण मागचं डिलीट व्हायंचं नाय.
हा ना
शेवटी मला फोन चेंज करावा लागला असं झालं. नंतर दुसऱ्या फोन सोबत पण त्याने तेच केलं एट इयर ओल्ड ये त्याने त फुल बॅटरीच फुगायची म तो पण इमर्जन्सी चेंज करावा लागला.
हा ना माझा आत्ता नवीनच हाय ओ एखाद वर्ष झालं एक दोन वर्षच झालेत. मग अजून चांगला मोबाईल ये एवढा चांगला मोबाईल द्यायच म्हणजे अवघड हाय ना
नाही बघायचं ना काय होऊ शकतं का नाय त काय? अ फोनचं रिस्टार्ट वगैरे कोणी काय करून देत असेल त करून घ्यायचं एक एकच वर्ष झालं तेवढ्या लवकर मोबाईल खराब नाही झाला पाहिजे.
नाय झाला पाहिजे ओपोचय.
नाही झाला पाहिजे म
हो ना ते कसं झालंय व्हिडिओ फोटोज वगैरे ते आता माझ्या कामामुळे भरपूर झालेत ना
हूं हूं हूं
त्यामुळं लोड येत असणार ये मोबाईलवर
पेन ड्राईव्ह मध्ये काढून ठेवायचे ना मग तुमचे तुम्हाला जेवढे नाही पाहिजे फक् तर तुम्हाला तुमच्या कामाचं स्वरूप दाखवण्यासाठी आता एखाद्या नवरीचे तू भरपूर व्हिडिओ काढले असतील त्याचे दोन ठेवायचे बाकीचे पेन ड्राईव्ह मध्ये ठेवायचे.
ते आता इन्स्टाला आयडी ये ना माझी म मी तिथ पोस्ट करून ठेवते. आणि गॅलरीतून डिलीट करून टाक पण तरी पण अस मेमरी फुलच दावते. मी गॅलरीतून डिलीट केली तरी फुलच दाव
नय नय कधी कधी कसं असत ते फोनचे अ गुगलकडे जायचं. तिकडे पण आपले स्टोअर झालेले असतात. तू इकडून डिलीट मारलं गॅलरी मधून पण तिथे पण असतात.
हा मी केलं सगळं फाईलमध्ये फाईलमधून पण डिलीट केले.
ते दोन तीन ठिकाणी ते सेव्ह असतात. प्रत्येक इथुन डिलीट मारत चलायचे आणि शक्य क्य तो पेनड्राईव्ह मध्ये किंवा कशात तू अ काढून ठेवायचे.
हो हा हो तेच केलं आता करून करून तर किती डिलीट करणार ना असं होतं.
आता मी फेसबुक वगैरे प्रिंटेस ते युज नाय करत तर, मी नाय मी काढून टाकले ते.
हा ना
हा आपल्याला नाही युज करायचे तर काढून टाकायचे. कोणाला एवढा वेळ ये याच्यावर जायला. आता याच्यातच बघ काल जॉईंट झाली तेव्हापासून इतके मेसेजेस आणि इ तके ग्रुप्स अ म्हणजे प्रत्येकीचा असा मेसेज येऊन येेऊन सेपरेट सेपरेट नंबर ती पण मेमरी वाढत चालली आता अस. मम्मी आली वाटतं तुझी?
हो आली. ती अंडी खाण्यासाठी अंडी बघायला गेलेली. पण कोणी दीलीच नाय ती.
पाऊस चालू आहे त्याच्यामुळे का?
नाही म्हणजे अ ते घरच्या कोंबडींची अंडी गावाकडे असतात ना भरपूर? मग ते म्हंटले आप आपल्या कोुंबडीनं घातलं नाही ना. काल घातलेलं ति फुटलं पडून माझ्या कडुन. मग ती म्हणली थांब मी आंडी बघुन येते. इथे कुणाकडे भेटतात का दोन तरी. दोन दिवस गेले असते. मग उद्यापासून आमच्या कोंबडीची झाले असते खायला.
हां हां.
पण कोणी दिलेच नाहीत. म्हणजे कुणाकडे भेटलीच नसतील. खात आता कसं पावसाळत सगळी खातात ना?
हम्म हम्म हम्. नाही गावांकडे कसं असतं. लिमिटेड सर्व असत. दूध सकाळी झालं. प्रत्येकाला वाटलं क तेवढं दूध संपून पण जाता हा. ते थोड्याच वेळ अवलेबल असतात. भाजीच पण तसच आहे. सकाळी त्यांच्या शेतातला जेवढा विकायला आला तेवढा संपला क झालं का मग. तुम्ही तालुक्याच्या इथून आणा.
हो.
असं. कस तस असतं. त्याच्यामुळे तिथे असतात. छोटे छोटे शॉप तिथून मग तुम्हाला काय हा चहा पत्तीची पुडी, थोडीशी साखर आम्ही पण गावाकडे जातो तर तीच मजा घेतो ना.
हा.
आपल्याला सिटीमध्ये भरपूर आणून ठेवायची सवय असते. पण गावी गला काहीच मजा येते.
हो हो हो. सिटीत म्हटलं की, सगळंसं तिथले तिथं असतंय ना?
हा आणि आपण थोडस महिन्याच्या हिशोबाने भरून ठेवतो सर्व. किंवा अंडे पण आणायचे असेल तर कोण एक एक अंडे घ्यायला जाईल एक डझनच घेऊन
आमच्यात कसं काही फ्रीज नाही ना ना आता ऊन येतय पाऊस येतय मग खराब होतात आणि होती की अंडी वगैरे वगैरे मम्मी नग ती अी पिल्ल काढायसाठी बसवली कोंबडी
हा हा हा हा
मी येणार नव्हते ना झाल्याशिवाय.
अच्छा.
मी अचानक आली त्यामु प्रॉब्लेम झाला.
हा हा.
चालतय आपलं झालंय टायमिंग.
हो हो चालेल. ठीक आहे.